हॅलो काय करायलस
झोपायची तयारी
होय लवकर
वाजली की आता काय चरा अस तसच झोपायचं मोबाईल घेऊन तोपर्यंत होते टायमिंग पूर्ण
होय कॉलेज चालू झाले क नाही
आजपासूनच चालू झालं ब
होय तर लेट झाला की ग
होय लेट झाला कसं काय लेट म्हणजे हे नाही झालंय ग स्टाफ सगळा नवीन नवीन भरायलात नाही मग त्यांचे इंटरव्ह्यूज चालू होते मग त्यामुळे चालू केले नाहीत लवकर
होय ते जरा दरवर्षी असते असते शिक्षकांचं कसं कंप्लीट एका एका वर्षाच त्यांचंही असते ते कम्प्लीट करायलाच लागते
आणि तिथे दरवर्षी नवीन इंटरव्ह्यू घेतात जरी ते शिक्षक जुने असले तरी पण
होय
होय आमच्यात तरी तसं आहे किती पण ते शिक्षक जुना असू दे म्हणजे ठराविक नंतर न घेत नसते ते सोड खर प्रत्येक वर्षी इथ इंटरव्ह्यू घेतातच.
ओय भारीय की
हा म आता एक कस शिक्षकांचं पहिल्या वर्ष असल्यामुळ मग कंप्लेंट जास्त जातात नई मग पूडच्या वेळेला तिथं इंटरव्ह्यू मदे त्यांना कसं आपण डिरेक्टली सारक काडु शकत नाई म इंटरव्ह्यू मदे त्यांना ज्यास्त क्वेश्चन विचारतात म इंटरव्ह्यू मध्ये त्यांना अस त्यांची चूक जाणवून देतात
होय बरोबर आहे म्हणजे ऍटलिस्ट त्यांना सुधारणा तरी करत
हा असं डायरेक्ट तोंडावर सांगण ते असं वेगळं वाटतंय नाही
हो क का ख नाही इ ते अलाका ह संबंध आहे
नाही म्हणजे बोलताना आता बोलताना अस बोलतात पण तरी पण त्यात काय फरक पडत नसेल तर मग आपण इंटरव्ह्यू मध्येच त्यांना काय ते त्यांना प्रूफ करायला मिळते नाही
होय बरोबर आहे
हा म्हणजे आता आमचाच एकटी मॅडम आहे तिचं तसं होत नाही ती एवढं शिकवतायला कुणालाच कळत नव्हतं प्रत्येक क्लास ची कंप्लेंट होती म तिला असं म्हंटेत खरं कि डायरेक्ट असं तू जा बे सोडून असं म्हणता येत नाही ने हे
ह
मग तिला आता परवा इंटरव्ह्यू मध्ये काय भरपूर हशरते असून बोलायला तथ वाटतं
हो आमच्यात का ह्या वर्षी काय नवीन स्टाफ नाही आहे सोड
हम्म हम्म
सगळी हायत मागच्या वर्षीची सला असताना अ स्टुडंट तेवढे हायत नवीन सगळे फर्स्ट इयर ला आलेली सगळे
हम्म हम् तुझ कधीपासून चालू झाले
माझं तर झालं की रा दिवस झाले चालू हून पण ते कस हॉस्टेलवरचे मुलं तेचं सामान घेऊन येणार ते त्यांना रूम्स भेटणार
हम्म हम्म
ते सगळ ऍडजस्ट वैगेरे करून चालू व्हायला दहा पंधरा दिवस जातले
हम
आता कुट तर एक दोन तीन दिवस लेक्चर झाल्यात आज पण गेलेलो आज काही झालंच नाही लेक्चर आलो लगेच परत लॅबमदे बसून थोडा वेळ
हा हा
आता बघूया आता वेला आता म्हणजाला ऑलमोस्ट थोडेफार स्टुडंट्स आल्यात होईल चालू हळूहळू जरा रुटीन सुरुवातीला बसायला हे
होय रुटीन पहिला तुमचं किती लेक्चर होतात मग
असतेत आमच्या मस्त सकाळी बाराला बारा वाजते कितीतरी प्रॅक्ट बारा ते दोन प्रॅक्टिकल असते नंतर मग लेक्चर असतात पण सुरुवातीला अजून काय प्रॉपर टाइम टेबल काय फॉलो करत नाही ते आस का मंग. आणि कसं फस्ट इयर ला नवीन स्टुडंट्स असतात त्यामुळे त्यांच्यावर जास्त फोकस असतो ना टीचर
होय होय आणि त्यांची ऍडमिशन प्रोसेस तेन असत्या सगळी
होय आणि सेकंड इयर वाल्यांच कस त्यांना जर म्हणजे एक्सपिरियन्ड असत. त्यात कुटले टीचर कस काय कोण कित
आणि त्यात एम एस सी. एम एस सी ला तर काय
हं, एम एस सी, एम सी एस. तेच म्हणजे आता दोन्ही सेकंड इयर ची शक्यतो कोण जास्त नसतेतच. हळू हळू हळू ते रिसर्च प्रोजेक्ट वगैरे असते ना आता. म तेची सगळी तयारी वगैरे.
कॉलेजवाली ना अस डिरेक्टली सांगाय पाहिजे. आटवड्यातून तुमी दोन दिवस या तीतनं येऊ नका हां. मणजे कस होतंय? तीथ जाऊन बसायचं आणि लेक्चर पण नाई जालं कि तिथं दिवसच्या दिवस वाया जात तोय. मूड पण सगळा ऑफ हुतोय. आणि संदयाकाळी येऊन आणि दुसरी कामं करायच असतात ते पण करू वाट
कंटाळ येतोय होय. आमच्यात तर आम्ही तसं म्हणल्यानंतर का नही, शिक्षक म्हणत्यात तुमचं कॉलेजमदे येऊन बसायचं कामाय. आमची काम जर तशी निगाली तर आमाला होतेय न तर आमी रीकामे असल तर आम्ही घेतोयच ना लेक्चर. आमचे एच ओ डी मॅडम घेतात रोज लेक्चर. त्यांच कंपल्सरी रोजच्या रोज आठवड्यातले जेवडे लेक्चरस असतील तेवडे होतातच. आणि त्यांच्या लेक चर्सला सगळे स्टुडंट्स प्रेझेंट असतात.
हं. असं घेत असलं तर काय वाटत नाही ग. दिवसातून एक टाइम राहू दे. चार पाच राहू द्यात, दोन होऊ द्यात खर व्यवस्थित एक तासभर होऊ द्या.
होय, मग तसच आहे की गेल्यासारखं काहीतरी शिक
हं, शिकल्यासारखं असं काय वाटत नाही. हे जायचं तेवढंच पंधरा मिनट येणार ते नी
होय.
नको वाटतय तसं. आणि त्या आणि जर ट्रॅव्हलिंग करून जायचं असेल तर लय त्रास होते.
होय. त्या आमच्या मॅडमांचं तसच आहे. त्या म्हणता म्हणजे समज तर तू आज एक आली आज गेली त्यांच्या लेक्चरला आणि परत उद्या गेली नाही आणि परवा दिवशी गेलीस तर त्यांना तुझा चेहरा लगेच लक्षात येतोय. काल ले ते म्हणजे हिन हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलतात तर तू काल लेक्चरला नव्हतीस का? ना तर नव्हतं म्हणलं बाहेर व्हायचं म्हणजे डायरेक्ट गेट आउट करतात ते. तुम्ही तुम्ही माझ्या रिस्पेक्टची लेक्चर करत लेक्चरची रिस्पेक्ट करत नसाल तर मी माझ्या लेक्चरची खूप रिस्पेक्ट करते म्हणतात. यायचं असेल तर कंटिन्यू यायचं, नाही तर यायचच नाही. म तस एखादा दिवस जर गॅप पडला तर कंटिन्यू म आठवडाभर बाहेरच काढते.
होय?
लई स्ट्रिक्ट असते. होय आणि तसं म्हणजे बर्डन असल्यामुळे कसं स्टुडंट्स यायला बघतात ना. आणि मेन म्हणजे एच ओ डी असतात. त्यांच्या साईनशिवाय कोणतंच काम पुढं होत नाही.
हं. एच ओ डी त एच ओ डी तर लास्टच्या वेळेला लई पिडतात.
होय. तस आमच्या मॅडम चांगल्यायेत सोड. त्या म्हणतात की, तुम्ही लेक्चरला येत नसला तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर प्रेझेंटि भरायसाठी तुम्ही लेक् क्चरला येत असला, तर मी तुम्हाला म्हणजे सेमच्या एंडला मी तुम्हाला प्रेझेंटेशिट देतो सगळ्यावर तुम्ही साईन्स मारून टाका. पण हे अस करू नका. का म्हणतात. येत असल्या लेचरला व्यवस्थित करा अस,
मग खर आल्यासारखं तुम्ही पण असं म्हणायचं ना आल्यासारखं मॅम लेक्चर तरी घ्यायला लावायचं.
हो त्या घेतात त्यांना आम्ही काय बोलू शकत नाही आणि कसं होतय जरी टीचर लेक्चर घ्यायचे ईटेन्शन न आले तर त्यांना असा ना मेन डिपार्टमेंट कडून किंवा मेन मेन ह्याच्यातून काहीतरी काम आलं कि म त्यांना नाही पण बोलताय. अस आणि स्टुडंट ते त्यांना काय फक्त टीचिंगच काम असते बाकीचे पण किती काम असते.
हो.
शिक्षकाच शिकवण्यापेक्षा बाकीचेच काम जास्त असतात.
होय त्याना ते बाकीचाच वर्कलोड भरपूर असतो.
हम्म. सुरुवातीला सुरुवातीला जरा ऍडमिशन प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अपलोडिंग ते ते काम जरा असतात थोडे दिवस महिना बर लागते थोड थोड रुटीन कर झाला.
हो होय आता लास्ट इयर आहे त्यामुळे काय एवढं.
म
मग आणि काय.
आ आता चालू आहे. हा तेच आता चालू आहे कॉलेज वगैरे जा
हा हा.
तुझ तू आता उद्यापासन म्हणजे आजपासूनता कंटिन्यूस काय आहे कसं असेल तस
होय नाही कंटिन्युअस असतय लेक्चर एक ना एक नाही कोण कोणतरी घेतातच ऐका लेक्च्रर साठी तरी जावं लागतंय.
आमचं पण हाय सोडून द्या सां कटचर
हम्म आणि त्यात कस रूम वर आहे ना मी आणि मग असं च चुकून एक घरात बसायचं नको वाटतंय ते असं वेगळं वाटतंय नाही.
होय रूम करून राहायचं.
तेच की हा आ रूम करून राहायचं आणि मग कॉलेज चुकून पण घरात राहायच मग काय फायदा असं होतय नाही.
हो बरोबर बघूया आम्हाला पण सांगत पण माझी तब्येत अजून पूर्ण कव्हर झाली नाही ग आणि ते पावसाात बाहेरचं वातावरण बारावित ध्यान.
हो.
होय डोकं गच्च झालं.
दोन दिवस जायचं तिथन हे काय तर असं ऍडजस्ट करायचं.
होय तसच करायचंय आता बघूया आता उद्या तर काय जाणार नाहीय. बघू बुधवार. बुधवार चे गुरुवारी छोटंच लेक्चर असते. त तब्येत पण हा े हॉस्टेल ला वगैरे अस जरी हॉस्टेल ला असलीस ना हॉस्टेलपस ना आमंच डिपार्टमेंटच दीड किलोमीटर आहे. ते पोरी सकाळी जेवलेल्या असत्याात लेक्चर ला यायचं म्हणून येऊ पर्यंत सगळे जिरते त्यांच.
हम्.
अस का हॉस्टेल ला राहून तरी कास काय म्हण एवढंच क कमी वेळात जाऊन कमी वेळात येत.
हा तेच की.
त्यात आपल्याला जास्त वेळ लागतोय जरा प्रवास असल्यामुळे.
आणि मेन म्हणजे असं कशाच कंटाळ येत नाही खरं बस साठी थांबायचं म्हटलंच नको.
की अगं आज तर एवढी गर्दी होती अक्षरशः आणि मला चक्कर मारल्यासारखं व्हायला लालेलं तरी पण जी बस चाली त्या बस मध्ये पहिला चढलो येऊन अस हे के ह ह
ता
कोल्हापूरमध्ये ग गर्दी.
के टी एम ला
आपली हे नॉर्मल महामंडळाच्या बस ला महामंडळाच्या बसला ग
हा हा
केएमटीला नाही के एमटी च काय कायमच बारा महिने गर्दी असते
ह् ह होय
हम् चालते
ठेवू का